बोला.
हा मी थांबले होते थोडा वेळ म्हणलं तुम्ही करत्या का काय?
मी करत होते पण मी घरात गेली होती ना.
हा हा.
मंग तेच
चालेल काही नाही करूनच घेऊ लागलं त आज तुमचे किती राहिल माझे कित
हा होत तो पर्यंत करून घेऊ.
हा तुम्ही नाही गेला का भांडे घसयला?
हा भांडे घसायचे कपडे पडेल हे दोन दिवसाचे.
काहुन?
मअंगोळ लेट राती म आपले आपले कपडे आपल्याला च धवायला लागत ना हो.
म्हणजे तुमचे कपडे दोन दिवसाच
एकत हफीस चालू हा म्हणजे आम्ही कोणाला ग
हा म काल तिकडे गेले ना, हो मी राहून गेले म माझे कपडे. आंघोळ लेट झाली दहा वाज. त चांगल झाली जेवली बिवली आणि मंग गेली पण मग कपडे तसेच राहत्या ना.
म आता सुकतील का कपडे?
हा सुकून जात आऊ कपडे भरपूर हे ना, मंग एवढ लोढ नाही. आशे पण पण माझे दोन दिवसा आडच कपडे असतात. आजचे उद्या उद्याचे परवा.
कपडे जास्त असल्याचा फायदा.
हा तरी आसं वाटतं कपडे नाही आ वो. मम्मी आधी मरीच धुन नाही धुत. अ वेळ वरच कोणती बस? लई सेल चालू होतील पण लई लॉस गेलो.
ह
ह् ह
बरं हे म आता काय हार जीत तर चलती राहतीये ना. हार जीत तर चलती रहती है.
त्याचकाय आयुष्यात
म आता तेच कुढं रडात बसलं तर कसं होईल पुढं लावच लागल.
तथ आहे रडून नाही आल आवो पण नाही ना आले रडू कस येईल बाय ह रडून नही आलं फक्त आत्यंत वाईट वाटलं.
म ही हे रडणं म्हणजे हे या गोष्टीच वेगळं मॉडेल हे आसं म्हणावं लागेल रडन म्हणजे ते ओरिजिनल रडना नाही हो.
हम्म. नको काय जाऊ द्या आता काय येत जाता पण नाही का?
हा येत जात राहतो, पैसा कूट थांबत राहतो का?
पैसा कुठे थांबतो. खर्च केल्याशिवाय तो येत नाही.
हम्म!
त्याच्यामुळे तर तो पुढे खर्च होईल ना, आईने मागितलं. आज पुढे कर्तव्य आहे बाई, आई आज, उद्या ये बाई बा आम्ही एवढे दिवस क्लासला जाते. हो ती म्हंटली का साक्षी तुझ्याकडे पैसा आहे का नाही तुला घे. पैसे, जाईल की आज तुला, ही जर मला म्हटली असतील. तर मी पण तिला दिलं. आज, उद्या, आज मी कमवले मी काय विचार केला असता. नाही आज, उद्या मी जातो तिथे क्लासलाही मला निदान म्हटली तरी धर तुला पैसे! थर तुला रहायला पैसे घे जाय. त्यासनी बी देऊ का थोडी देते असं असं कधीच नाही म्हटल. आम्हाला एक रुपया खर्च करू नका तुम्ही! आता ती काही खर्च देणारच नाही.
म म्हणजे तुम्हीच, तुम्हीच पैसे कमवले आणि तुम्हीच
आ हा. मी माझे चार हजार रुपये फी भरली. मला भाड्याला तीन, चार हजार रुपये लागले ते मी मीच भरले. भरलेले. होय च की पैसे भरले म्हणून, पै मला भरपूर पैसे. नाही तर काय, काय!
एवढी गुणाची पोर भेटली म्हटलं तरी तुम्हाला किंमत नाही ओ
काची कोुणाची ल अवघणी घ तती तुम्हालाला माहिती. ते तुम्ही असं रोज फोन बोलते ना, अहो तुम्ही रोजच फोनवर बोलते ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत! हम् तुम्ही पाहिले ना एवढ्या दिवसापासून.
पण नाही ओ ती काय आता किती पुरी अगावंच राहत्या मला माहिती ये.
नाही अगाव याह तुम्हाला नाही माहिती ते तुम्हाला ला जस दिसत तसं नसतं!
आणि काय अगाव पणा केला सांगा तर त्यांनी
कुणी ही कमी असल्याशिवाय तर माझ्याकडून ने होणार ना. दोन्ही हातांनी नाही टाळी वाजतं का हो! एका हाताने नाही वाजत दोनी हाताने टाळी वाजते.
पुरीला म्हण सुद्धा सोयीची म्हणता येत नाही, तुम्ही काय नाव ठेवी त्या.
लई हुशार आहेत. तुम्हाला नाही माहिती, पैशाच्या बाबतीत लई हुशार आहे अगं ती. कमी फी तेवढी हा.
काय पाहिजे माणसाला मेन.
हा ना लई अक्खल आह तिला.
मग आपल्याला करता आलं का आपल्या मधी काय असं.
नाही केलं आपण. तिने सांगितलं होत, माझे माझे पैसे माझं सगळं. मी जाऊ का दिलीप. परमिशन जाय. आपण एक रुपया देऊ शकत नाही. तुझ आहे पण, हम् हम् तेवढा सपोर्ट केला ना.
त्यांनी बी.
हा.. सपोर्ट केला. त्याला मी एवढे पैसे घालवले. पण आज, आज मला गरज आहे जे करायची ती तर पाठवतीच नाही. हा आता पुढच शिक्षण तिकडं, आ शिक्षण तिकड आणि तिथंच टाईम राहील का धूणं भांड करता करताच जाईल.
म्हणजे आता परत काय आहेय का पुढचं!
पुढचं म्हणजे माजून मग अजून आता वेगवेगळं प्रॅक्टिस नाही का मला ब्राईडच घ मग मला ब्राईडल साठी तसा मेकअप बेस वेगळा राहतो त्याचा त्याच्या मोळमा पुतप ना
च मात र ल इज मांडे आप्टरयल्ल बर का आता
बा फण ब नाही बाारीकचर धू राहिली
मला वाटलं तुमच्या बोलण्यावर आपट साधली का काय
नाही नाही आपड नको भांडी म खाऊ ती अशी सार सरा ुई ती आणि अशी ग् लॉन्च मध्ये कामाला राहतं ना आ्ही. पटापट पटापट पटापट करून बघायचं आपल्या नाही प्रॅक्टिस दर जास्त आहे ना. तेलकट बलकट नाही राहते हम्म. झाले आमच्या बांडे कसून. हम्म चमला भोरपूर जात
हा का तुमच्या दोघीं कस राहत काय भांडे दुपारचे
ते आता कायज घरी म्हणून नाहीत तघ काय भांडे माहिती हा ठीक आहे ना हा मग राहाच तु दिला काय काय नाही
अह म तसाची गोष्ट तुम्हाला सांगायचं काय काम आहे तुम्ही वावरत जाता म्हनल्यावर पोरच करणार आहे ना घरी
नाही आता माझ्या मैत्रिणी तर परवा बड्डे त्यांना सांगितलं मी काम करू लागल करू लागल ते पण मी बवा माझ्या मैतिणीं बड्डे मील जायको
हां ह कडली मैत्रीिणी
मोनिका अ गवळ्यानी सर मऔ शिक
तिकडे जाणार आहे करण तुम्ही
हा गवळ्या म्हणजे ना शिक आहे ना त्या म तिला म्हटलं म आता काम करू लाग ते पण मी जाईल असं
ह काय म्हणलंय मग
मग जाई नाही आज जायलाच लागला आपला बडडे करेल राहतो हा होू काय म्हण होती मग तुला माहिती गयलच आता त्याच्यावासून आधीपून थोडी थोडी थोडी थोडी थोडी आयडिया द्यायला लागते
हा आधी स्ट्रेच करावा लागत
हम् का मोनिकाच बड्डे बर जायला लागेल आपल्याला त्यां आपले बड्डे करता मुशील बघ आली नाही दुस बड्डेच्या वेळेस
तिझं लग्न झालेलं आहे का
अ जमलं झाला होता एंगेजमेंट झाली होती मोडली
हा हा हा मग आता परत जमलंय वाटत ना कुठ तरी हा का तेलकन कधी मंगता लग्न कधी आहे
लग्न अजून नाही अजून काहीच नाही झालेले एंगेजमेंट जमून ठेवलंय फक्त दिवाळी नंतर एंगेजमेंट करू म्हणे
काय करतो मुलगा
जॉबला य तो कुठेतरी चांगलं आत्याच तिच्या
मग आधीच का नाही केलं यांनी बरं असं.
आधी आत्या त्याला कस करायचं होतं आत्यालाच ती लागत होती सुन म्हणून.
हा.
आणि मग ते काय झालं विषय तर आ आलं आलंच आत्यालाच झालं मी कसं म्हणू भावाला का द्याल का पोरगी वगैरे नाही का तुमची मग आत्याला जा जम आत्याला फुल ताप बीप आलं आत्याच्याच नशिबात असली ह ह‌. मग नंतर मोडल्या नंतर म आत्या बोलली कधी माग नाही का पोरगी तुझे म झालं जमलं जमून ठेवलेलं आहे त्यांनी मग दिवाळीनंतर मग करू एंगेजमेंट सगळं लग्न.
तो काय मॅटर झालेला होता हो पहिला?
आहो तो पोरगा थोडासा मंद होता. त्याला काहीच कळत नव्हतं बोलायचं बिलायचं काहीच कळत नाही चार लोकांमध्ये. इस्टेट वगैरे सगळं चांगलं होतं. सगळं चांगलं होतं त्याच दिसायला म्हणजे दिसायला नव्हंच तो काही खूप असं वयस्कर दिसत त्याचा
म्हणजे काही सायको सारखा काही प्रॉब्लेम होता काण त्याला? ही इकडची भक्ती माहितीय तुम्हाला डेरिंगी
हां.
तिचाही तोच प्रॉब्लेम झाला बर का. हा पुंडलीक बाबाची नात का तुम्हाला माहिती असेल. हा तिचा पण म्हणजे तिच तर लग्न झालं होतं हो
हो का.
दुसऱ्या दुसऱ्याच मुळाला तिला ते कळलं. त्यानी डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला होता. फास घ्यायचा प्रयत्न केला.
बापरे!
आणि ती नेमकी तिच्या आत्याच्या घरी होती.
हा.
परत मूळ तिकडं होतं म्हणजे तिचं. तिने मग सर्वांना दाखवलं ते व्हिडिओ कॉल म्हणे बघा म्हणे माणूस कसं आहे म्हणे हा.
हा का अवघडच आहे.
तिला पहिलाय मुळातच कळलं होतं वाटतं आहों ते.
हा बाई बाईई. मग तसच झालय बोलतच नव्हत कोणाशी. ही पण मग डायरेक्ट घराच्या बाहेर वगैरे निघत नव्हती मोनिका जमल्या ना. तर मोनिकाला आवडेल नव्हत स्थळ.
हां.
ती पण काही बोलत नव्हती कोणाशी कायचं म्हणून केलं आठवड्यात सनी लगे सगळं जमावलं वगैरे मग आता काय म्हणणार. ते म्हणले जाऊ दे झालं झालं. काय कोणाशी बोललं ना आपण घरातून बाहेर येत नव्हती रूम मध्येच बसायची.
हा हा.
लहानपण आहे आहों ती माझ्यापेक्षा भरपूर लहान आहे.
दिसायला छान आहे ओ ती.
दिसायला लय भारी पण ती आता तिथ जमेल. चांगलंय आात्याच पोरगा पण एवढा खास नाही दिसेल त्याचं तोंड बिंड कसं आहे. एवढं खास नाही तो
हा हा का.
हा.
आणि काही घडून जातं बाई पोरीनच्या बाबती ओ
नाही तर काय.
नशिबची बाग आता काय
हा थांब मी करते तु तुम्ही करा मला दहा मिनिटांनी कॉल मी कॉल केल्यावर मी तर अजून धून घेते पाच दहा मिनिटा
बरं चालल चालल घ्या आवरून.
हा